हां हॅलो
हॅलो हा येतेय का आवाज
हा येतोय काावांच
हो येतोय की मला
येतोय येतोय.
हा बोल की काय म्हणते
काय नाही केला सहज आवरलं चहा पाणी होय होय झालं की तुझ
माझं नाही अजून आता करायचं. हा मुलं आलेत जरा सुट्टीला त्यामुळं
हा हा बर बर आणि काय मग काय पाऊस आता चालू झालंय आणि तेच की वातावरण जरा बिघडाय लागलंय ना
होय ग जरा ऊन पडतय पाऊस हम्म
तेच की मग आता सर्दी झाल्या
हा काहीतरी कर ना त्याला आयुर्वेदिक औषध वगैरे
होय ग होय आता बघ सर्दी झाल्या म्हणून आता वाफ तर आपण घेतोच हम्म. नंतर काय मग काडा जरा करायच खोकला पण असतो.
होय.
खऊची पानं खायची.
सर्दी झालं की खोकला हा हमखास होतोच.
होय खऊची पानं जरा खाल्ली ना. कि जरा ओवा टाकून त्यात जरा आराम मिळतोय नाही
होय खोकल्याला खरंच कप पडतोय बाहेर
पडतोय हा तेच की
हम्म. सर्दी झाल्यावर कच्च कच्च लसूण पण खातात सर्दी झाल्यानंतर
क्चच लसुन.
होय.
होय काय हे मला माहीत नव्हतं ग बरं झालं सांगितलीस
जेवताना खायचं कच्चल असून एक दोन तीन दिवस जास्त नाही खायचं दोन तीन कुड्या तेवढ्याच खायच्या थोड्याश्या
ह ह.
हम्म त्याने फरक पडतो परत खोकला झाल्यानंतर मध खातात मधाच चाक चाटन वगैरे
होय होय ते असतंच की
हम्म आणि जेवढं जुनं मध असेल तेवढं चांगलं.
होय अगं खरं आपण आता मेडिकल मधून आणतो का नाही. मध. मग ते आता कस कळणार आपल्याला ते तर पॅकिंग कधीच आहे काय हाय एक्सपायरी पण एक एकदा नसते त्याच्यावर
नाही डेट असती की लिहिलेली मॅन्युफॅक्चरिंग ची
होय ते आहेच
हा पॅकिंग डेट च्या नुसार ठरवायचं आपण मग जुन आहे का नवीन आहे.
हम्म.
हम्म नाहीतर मग असं तवा गरम करून जरा शेक जरी घेतलं ना कप कपड्याने छातीला डोक्याला तरी सुुद्धा हलकं पडतं हम्म
आणि तव्यावर आपण पीठ टाकून पण घेतोय बघ ज्वारीचं पीठ तेन
हो धुरी घेतात पहिले हे सगळ्यात जुनं आयुर्वेदिक औषध हम्म्
ते घेतलेलं बघ मी काल.
होय का?
हम्म. करायचं तर काय ते काय? होय होय.
हम्म. आता उन्हाळ्याची उष्णता झाली. तोपर्यंत आता पावसाळ्यातलं हे वातावरण बाधायला लागलय. उन्हाळ्यात तरी मला इतका त्रास झाला बाई. तुला काय सांगू उष्णतेचा. बापरे बाप!
होय. मग हे करायचं नाही का घरात? तेल तेन लावायच नाही काय? खोबरेल तेल तळव्याला.
चोळलंय की खोबरेल तेल. परत नवरत्न त्याची पुडी दोन ओतली डोक्यात. थंड, थंड पडतय किंवा मग मेहंदी. मेहंदी जरा- तळव्याला लावली. एक आठ, हम्म. आठ पंधरा दिवसाला ते पण करत होते मी.
हो. हीट होती ग लई ह्या वर्षी.
लई लई हिट होती. आणि त्यात रोड टच घर असल्यामुंळ सगळं - हिट रस्त्याची.
होय होय.
हम्म. भयानक त्रास झाला. मग त्याला काय जरा सब्जा बी पाण्यात टाकून थंड सरबत सारखं-
हा. होय. त्याचा पण करतात होय हो.
हा. लिंबून जास्त त्रास व्हायला लागला. त्यामुळे परत मग कोकम आणून ठेवलं. कोकमचं सरबत- प्यायला लागले.
हां.
हम्म अ-
पित्तासाठी पण म्हणजे, आपण हे करू शकतो की? आवळा कॅन्डी असते बघ आपली.
हम् हम्.
ते पण आपण खाऊ शकतोय. पित्त झाल्यावर म्हणजे ती कॅन्डी आहे ना - त्या आणि खायची.
ते केसांना पण छान आहे. कॅण्डी खरं म्हणतात.
होय काय? केसांसाठी मला माहीत नव्हतं.
हा.
पण त्या, ते मुलाच्या मॅडम आहेत की नाही- त्यांना मी विचारलेलं ग! म्हणजे ते कसं म्हणजे- सगळं सांगतात असं आपल्यासारखंच आयुर्वेदिकच करतात त्या जास्त. दवा- म्हणजे असं जरा बरं पडतंय नाही आयुर्वेदिक?
ते कस? मो याच्यात मोर आवळ्यामध्ये कसं विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं ना?
हो.
हा. त्यामुळं ते फरक पडतो. पित्ताला वगैरे. त्यामुळे खातात. परत ते केसांना- पण चांगला आहे.
ते त्यांनी सांगितलेलं मला. पित्तासाठी खावा म्हणून ते.
हम्म हम् हम्. मी बघ पित्ताचा त्रास मला जास्त होतोय म्हणून- उन्हाळ्यातच काय केलं? पावशेर, अर्धा किलो असं आद्रक आणायचं आणि खिसून मीठ लावून वाळवायचं.
हा.
त्याने भयानक फरक पडतो. मला पित्ताचा त्रास जास्त आहे बाई. म जरा जरी मसाले - जास्त खाण्यात आल. नॉन व्हेज म्हण किंवा पुरणपोळीची आमटी वगैरे- तर ते जरा असं सुकलेलं अदरक तोंडात टाकायचं. बडीशेप सारखे आपल्या.
होय, काय करायचं म्हटलीस त्याला?
आलं खिसायचं ग, मीठ लावायचं आणि उन्हात घालायचं. सुकवून बरणी भरून ठेवायची तेवढीच पावशरच्या
होय, फरक पडतोय?
फरक पडतो की त्याने
होय काय, बरं झालं हे एक मला माहित नव्हतं. बग, म्हणून विचारलं
होय.
मग
कायतरी-कायतरी उपाय
होय, आणि असं एकमेकीबरोबर आपण सांगितलो, तरच कळतेय ग एकमेकी
मी कस उन्हाळ्यात भरपूर प्रकार करते, उन्हाळ्यात हे आलं खिसून वाळवून ठेवत ते, कोथिंबीरच्या पेंड्या स्वस्त असतात. मग कोथिंबीर आणून सुकवून ठेवायची, पावसाळ्यासाठी पावसाळ्यात नुसत माती येते कोथिंबीरला, मग त्यामुळे ते उन्हाळ्यातच आणून सुकवून डबी भरून ठेवते कोथिंबीर, परत आद्रक खिसून ठेवते. ते, आणि बऱ्याचशाच दोन तीन गोष्टी तरी असं, परत ते लिंबू जास्त स्वस्त असतात थंडीत. आधीच मी साखर वगैरे घालून उन्हाळ्यासाठी ते, सरबतासाठी उन्हाळ्यात महाग होतात लिंबू. मग त्यामुळे मी त्या आधी भुरून ठेवते, साखर वगैरे टाकून त्यात, फक्त पाण्याचा हात लागता काम नाये त्याला.
होय काय?
हम्म! लिंबूचा रस काढायचा, त्यात साखर घालून बॉटलमध्ये भरून ठेवायच.
ठेवायचं, हां. हां. ओके, ओके छान
सगळ्या गोष्टी करून ठेवायच्या
होय अगं, खरंच कि तेच बरं पडतय, काय आता तर बघ तीस एकदा उन्हाळा पडतोय, एकदा ऊनच पडतय, आणि पाऊसच चालू होतोय मधनच
हम्म!
आणि लगेच तब्येत, एक आठवडा झाला, म्हणलं की, जरा काय ना काय तर चालूच होते आपलं.
उष्णतेने उष्णतेने तरी, किती तरी जणांची मी तक्रारी ऐकल्या होत्या, उन्हाळ्या शरीरात हिट प्रमाण वाढल्यामुळें ना, अशा पेशींवर पण इफेक्ट होतो पांढऱ्या पेशी कमी जास्त होतात.
हा. होय, होय.
हम्म! मग पांढऱ्या पेशा अशा कमी झाल्या की, किंवा वा वाढल्या की, ते ह्याच पपईच, हा पपईच्या पानांचा
कवळ्या पानांचा ज्यूस करान प्यायचं, किवी फळ खायचं वाटल्यास
किवी फळं, प्रत्येकाला परवडते असं नाही ना फळं ती महाग असतात.
होय, होय. खर कस म्हणजे एक सांगितलं. ते पण खरं पपई, पपई जरी खाल्ली तरी फरक पडतोय. देशी पपई खायचे आणि त्याची पानं, हा आणि कवळी पान तर कारण मला डेंग्यू झालता क नाही, माझा आठ दिवस त्याच्यावरच होती मी
होय ना!
होय, सकाळ संध्याकाळ ते प्यायचच ते
मग आणि ते कावीळ झाल्यावर उसाचा रस घेतात
उसाचा रस
उपाशी पोटी उपाचशे पटी उऊसाचा रस घेतला की नाही काळळीवर चांगलाच इफेक्ट होतो त्याचा
होय होय
हम्म
तेच
आणि
आणि काय
गरम खायचं व्यवस्थित राहायचं हेल्दी आहार घ्यायचा.
होय आता तर डेल आपण कायमच असं करायला. जे पण जरा पावसाळ्यात ज जास्त काळजी घ्यायला लागते. का
मग काय पाण्यातला बदल ह्याच्यातला बदल तुरुटी फिरवायची जरी फिल्टरच पाणी असेल. तरी
हा ह हां
हम्
बाकी काय ताजं खावा
हम्म मग काय तर गरम गरम खायचं.
गरम गरम खाणे हो सकाळ संध्याकाळ
सकाळ संध्या शिवाय आहार घेतला. की जरा त्याच हे होतयच
हो होय
ह
हो पचन काय ना काय तर त्याचं.
बाहेरच तरी आहार खायचाच नाही. पावसाळ्यात ह स्नॅक्स वगैरे असलं हम् ह म त्यामु पावसाळा उन्हाळा हिवाळा कोणताही ऋतू असला तरी आजार हे लागतच.
हो
हिवाळ्यात पण सर्दी ताप उन्हाळ्यात उष्णता पावसाळ्यात सर्दी खोकला
होय मग काय!
हम मलेरिया डेंग्यू हे ते मच्छरांची हम्म मच्छरनाते हा लिंबाचा धूर करायचा मच्छरांसाठी
होर
कडी लिंबा अस नाहीतर ह ओला पान असतात ना ओल्या पानांचा घरात दूर करायचा मच्छरांसाठी
हम्म
मेडिकल मधलं ते फास्ट कार्ड वगैरे आणून शरीराला त्रास होण्यापेक्षा सरळ ओढ पान हम्म
तेच की काय कसलंला तू घाण्या डवा असतो
मस्त उग्र असतोय वास एकदम त्याचा ह
आणि चालते मग ठेऊ मग चालेल करत ते पुन्हा हा बाय